जॉयनिंग हॉय जॉनिंग होते न तो जॉइनिंग कॉल दाखवते न तो.
हम्म
हम्म पूर्ण हे दाखवते मग चालू होते काम. आता एक गेला आता हे एक साडेबारा वाजता येईन तो. फोन वाजतय ते साडेबारा
अ सपोज बारा कॉल. आता हा बारावा कॉल चालू आहे माझा.
हम्म. आमच्या शेठचे पाच आमच्या शेटचे पाचपैकी तीनच कॉल झाल. एक कॉल तसाच गेला. त्या पूजीन उचलला आन कट करून टाकला होता
मग एकदा हाच कॉल धारला. त्यातून दोन कॉल कमी झालेत. मी आता लावला तो कट झाला. पूजीन कमी याच्यात कट केला. दोन कॉल कट झाले मग ह्यात. हे बारा झाले म्हणजे दहा झाले माझे कॉल व्यवस्थित.
अ त्याच्यात दोन. कॉलवर बोलली मी वेवस्तीत. आणि तेच मण. झाले असते. वो त्या दिवशी त्या पूजीने उचलले नाही. कॉल लावला. तर मग तिचा नवऱ्याने उचलला. तर म्हणे आम्ही दवाखान म्हणजे साधाच कल लावला. तर म्हणले हे उचलीन तर मग उचलून उले म्हणे उचल तर मी लावले तर तिचा नवऱ्याने नाही आम् आम्ही दवाखान्यात. गेलो आहे तिथे चक्कर येत होते. तिले अं कसं तरी होत होतं आणि चक्कर येत होते तर आम्ही दवाखान्यात आलेलं आहे म्हणे मग संध्याकाळी रात्री लावला आणि तर मग ते लावेन म्हणे. मंग हितंलं जाऊ द्या म्हणलं श्लोक काही बोलत नाही फालतू फोन पण नाही लावले तर अजून तुम्ही म्हणसान की लावले नाही जाऊ द्या म्हटलं की खरंच तिचा आलाच नाही मग. खरंच तिचां आलाच नाही मला माहित आहे ते बोलत नाही मला माहिती आहे ते बोलत नाही, कारण की आम्हीच तर लावायचं होतं म्हणे हे मायलेक लय हुशार आहे हे मायलेक स्वतःचा करता आहे हे मायलेक माझा कॉल उचलत नाही. पण तुझा कॉल आमच्या याच्यावर येईल तरच उचलू की नाही आम्ही?
मग तेे तर आहेच.
मग आता तू लावतला आता आपल्या याच्यावर येईन तर तू उच उचलशील ना? मग तिचे ते सासूचे त्यांचे झाले ना हे उच हे नव्हते होत हे ते तर मग तिले माहित पडलं की नाही होतंय तसं बी होतंय म्हणून. अशी तर पूजी आहे ते
बदमास आहे बदमास.
पोरं किती वाजता येतात ती?
नाही पोरं आता अडीच वाजता
अडीच वाजता तुला गावातली जायच
मला जायचंमी जाई ना आता इथं साडेबारा वाजताात
हो बे लोक फोन लावीन तर उतरवलं दोन मिनिटं काही विचारन तर
हा हा
हा करून कि तो आल्यावर त्याने म्हटलं तू ला नास काय करायच मावशीन कस करायच्या मावशी मी देस लकान ब तने सांगितलं की मावशीचा असं असं तर तो लावीन तसे तर म्हणले वाटत नाही की इतक्या लवकर येतील पैसे अजून आठ दा दिवस
नाही आठ दहा दिवस लागत त्यांला आठ दहा दिवस लागतात
हो
चेक करत राहायचं त्या च्या वर आता त्याच युपीआ आय डी टाकून घेय आणि मग अ चेक करत राहायचं त्याच्यावर मग बरोबर टाकतात ते
हम मग तेच म्हटलं कारण की त्याच्या हम्म बरोबरग तेच
एकदा पैसे आले की पहिले एक रुपया टाकून बघ लाव ते कन्फर्म करा तुमचा कौन मग ते डायरेक्ट टाकतात
हम
डायरेक्ट त्याच्यात त्याच्यात जरी दिसले ना पेमेंट मधी तर ते पैसे मग ते दोन दिवसांना तीन दिवसान प्रोसेसमध्ये आ म्हणून दाखवतात आणि मग टाकतात ते
हम्
तेच म्हट प्रोसेसमध्येध्ये आहे अस म्हणून मग टाकतात ते आता याला माहित आहे कि येतात पैसे
हम्म कालवी मी तिला फोन लावला तर बोलली बोलली पोर आंघोळ बाकी हे मग म्हणे जाऊ दे रेणू काही ठेव म्हणे मग मी नंतर लावेन म्हणे तुले मी आंघोळ बाकी आहे म्हणे आता हा झोपला तर आंघोळ करून म्हला हवडतय तर अजून येऊनच राहिला साधाच कॉल होता म्हणा तस काही याच्यावर मी ठेवलाच नाही जज मला माहिती आहे ते उचलत नाही म्हटलं आणि तिने उचलला नाही कॉल पुरे झाल्या आणि मावाला अजून म हे करेल बरोर ठेवलाच नाही मी त्यांचा फोन ठेवलाच नाही म ते समजा ठेवलंच नाही मी. ते दहा मिनट बोलली तर ठीक आहे पू राधे नाही बोलली तर मग काय करती? -
नाही. आता पाहिल ना तिन काय केलं? बोलता बोलता- त तीनआवाज बंद झाला असेल, मधीच जात नाही ना काही वेळेस आवाज बंद होऊन जाते ना?
हा हा.
काय केल तिच्या ईथ रेंज नाही राहत ना-
हम्म. हाव तिच्या इथे रेंज नाई रहात.
हल्ली की तिला आवाज नाही गेला की, तीन लगेच ठेवून दिला फोन.
तशी मी म्हणूनच म्हटलं आता मम्मीला, कि त्या वैशूला म्हण की दोन तीन जणां ते हे करायला लावते तर फोन बोलायला होऊन म्हटल.
ह
हा. दस दस मिनिट बाात करना पडता म्हटलं तोही मिलते पैसे म्हटलं-
हम्म.
ऐसा भी है क्या? म्हटलं फिर? पैसा भी है- ऐसा भी है.
तिन पहिलेच केलं असताना- तू भाज पूजीला. पूजेच्या सासूला त्यांना टास्क पडला ना तेव्हाच तिला बी येऊन गेला असता. मग? तिनं मला ते बी मला समजलं नसतं. पण मी ना तिला बोलली ऋतूला. म्हटलं मला स्क्रीनशॉट पाठव म्हटलं. ऋतू कस केलं? कोणत ऍप आलाय? म्हणून, मग तिनं मला स्क्रीनशॉट पाठवला, म्हणे ताई तुम्ही पाठवलं तसं नाही येतय म्ह ह ऍप. मधी असं येत आहे म्हणून. म्हटल अग असं नाही येत म्हटलं. हा कोणता ऍप आहे म्हटलं मग तिन पाहिलं. तर मग म्हणे ताई यांनाच ऍपच चुकीचा डाउनलोड केलाय म्हणे. मग म्हटलं तो कार्या ऍप डाउनलोड कर म्हटलं. मग केला तिन डाउनलोड. मग म्हणे आता मी भरून देते म्हणे त्यांना. लखण्या ब मा असं लखनत गेलं नाही तला व्यवस्थित करून.
लखने लखन्या बदमाशये.
तेच म्हटलं लखण्यान व्यवस्थित करून नाही दिलं तिला. नाही तर झालं असत तिचं पण.
आता सांगत होती ना मम्मी. आता मम्मी सांगत होती कि त्या- हा उज्जव, उज्ज्वलाने उज्ज्वलाने- बोललो नव्हतो म्हणे रविवारी- जेवायला बोलवलं होतं म्हणे. चारशे रुपयाचा काय कळस कळ हे आणून दिला लोटा काय तांब्या का काय आणि घरातली साडी आणि टावेल टोपी दिली काय.
हम्म.
मग चारशे रुपयाेचा कळस आणून दिला तर मम्मीने हवा- म तीनो बहिनो का एक कोय दे दने तीन तुम आय न तक दे दने-
हम्म.
अशी आता सांग तु सांगितलं बी नाही म्हटलं- रविवार गेला, सोमवार गेला, अ मंगळवार गेला, बुधवार आला म्हटल तुम्ही तर सांगितलं नाही मले तीन दिवसापासून- मेकलागा त तेे पापपा न बला लाग म- नाही मेरे पप्पा कायको बोलेंगे मेरे पप्पा बोलले नाही म्हटलं.
हा हा
ह ह
तू तू तू तू आवाज काय येऊन राला तू याच्यावर फोन येऊन राहिला कि माझ याच्यावर काय मेसेज पडून राला काय म
हा अग ते मेसेज टाकतीय तिला मीन टाकलं ना मटलं टास् टाक का का म्हणून पूजाईला
प्रणाली
त्या मॅडमला
तुम्ही तेच म्हटलं कोण आलं
ते माझ्या नावाचा फॉर्म भरत आहे असं अच्छा अच्छाच्छच्छ. ती म्हण आहे की तुम्हाला जो फॉर्म दिला आहे ना! तो फॉर्म भरायल लावा त्यांना ते लोकं माझ्या नावाचा फॉर्म भरताय असं
हम्
असं म्हणतीये ती
मी तेच म्हणला तू तू तू तू तू धूते नायतर माझ्यावर आहेच
त्याच्या हेच्या वर आता हिन नव्वद सदुसष्ट वर टाकलेला आहे त्याच्यानंतर ए्याण्णव बारा हा कोणाचा नंबरे काय माहिती एंटर ऑलरेडी एक्सेड फॉर धिस वर्कर त्या हीचा वैशुचा नंबर कोणताए
वैशूचा मला वाटतेय सत्तर हाय वाटत स्टार्टिंगने सत्तर आहे वाटते वैशुचा नं
एक्याण्णउ पंच्यात्तर आहे तिचा हा एक्याण्णउ पंच्यात्तर सत्त त्तर
हम्मम
एक्याण्णउ पंच्यात्तर सत्तर हा गेला तिला टाकला तिनं आता
वैशुला
वैशडु
मला आता तू काॅल किल्या करून पाहिजे बोलतुवा काॅल पुरा होऊंदे
एटी एट सेव्हन्टी फाय आता हा नंबर कोणाचा हाय काय माहिती एटी एट सेव्हन्टी फाय झिरो ट्वेंटी थ्री झीरो नाईंटी एट
तो काय माहीत कोण
आता हा नंबर पण कोणता आहे कोणाचा आहे काय माहिती नव्वद सदुसष्ट त्रेपन्न चाळीस अठ्ठेचाळीस
आपल्या भाऊजींचा तर सोपा आहे आठ हजारवाला आमच्या हेच्यावर चालू आहे का? आमचाआ तर तुेले माहितच आहे नंबर
आता हिने सांगितलं. प्लीज तुमच्या युजरला तुम्ही भरलेला फॉर्म भरायला सांगा. तुमच्यासाठी दिला हो
अय फोन कट कर.
हम्म.
हम्म वर घालव एक मि